हा चवथा
होय, तो फर्स्ट वन वेस्टच झाली ती.
हम्म.
हे चवथ म्हणजे? पाच झालेच म्हणायचं, ते तुला कन्नड येत नाही.
नाही, होय.
हं, कन्नडमधलं पण आहेत. मला कन्नड, हिंदी, मराठी आणि इंग्लिश. हे चार भाषा येतात.
मग तुम्ही तिथे टाईप केलता का तसं?
होय, केलं होतं म्हणूनच ते कन्नडचं पण आलंय मला.
मी फक्त मराठीत. त्यामुळे
मराठी हे आता हे प्रोजेक्ट झाल्यानंतर. पुढचं देतात काय परत, आणि असंच असते.
नाही, नाही, कॉलच झालं की दुसरं काहीतरी आता.
हा, मला कसं झालं, वेळच मिळना, माझं ते कॉलिंग करतोय की नी. त्यात दिवस सगळं मोडतय, अगं कॉलिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि त्यात कसं झालंय, माझं बी पी ओचं प्रोसेसिंगमध्ये एक्सपिरियन्स आहे ना.
हम्म, हम्म, हम्.
फील्डमध्ये टी सी एस कंपनी माहित असेल की तुला?
नाही म्हणजे एवढं नाही.
टाटा कनसल्टनसी सर्वसेस. रतन टाटा हा. त्यांची ती कंपनी टी सी एस. मग माझं बी कॉम झालं ना, सकेश्वरमध्ये आहे, मग तिथून मी हम्. म्हणजे जॉब सर्चिंगला म्हणून पुण्याला गेलो होतो मी, मी आणि माझी मैत्रिणी. पुण्यात माझी बहीण राहत्या मोठी सख्खी बहीण माझी मग तिथ थोडस सर्च केलं सगळीकड आणि म तिथे टीसीएस मध्ये वेकन्सी होती त्यावेेळेस आम्ही दोन हजार सोळाला अक्चुली त्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये झालं सगळं पास झालं आता वन अटेम्प्ट मध्येच सगळं क्लिअर झालंत आमचं आणि त्यात बी प्लस पॉईंट कसं झालं मला हिंदी मराठी इंग्लिश आणि कन्नड ही चार भाषा आल्यामुळे आम्हाला डायरेक्टली तिथ कॉलिंग ह्याला बीपिओला घेतलं त्यानी
हा हा ह
आणि टाटा कंपनीच्या अंडर बजाज फायनान्स हे क्लाइंट होत आता बजाज फायनान्स चे लोन वाले असतात माहितीये काय हा त्यांनी ते क्लाइंट होतीत टाटाची त्यांची बजाजवाल्यांचे जे सेल होतात की लोन लोन करून देतात किंवा त्यांच क्रेडिट कार्ड असतंय क्रेडिट कार्ड वरन कोण कोण मोबाईल घेत त्यात टी व्ही घेत्यात अस हे करातत कणी मग त्यांच ते लोनच की ग मंथ ली त्यांना ते इ एम आय पे केलं क नाही हे असं फी वेगवेगळ डिपार्टमेंट होतीत सोड पण आमचं हे होतं हे इनबाउंड होतं
हू
म्हणजे इन्बाऊंड आणि आउटबाउंड असे दोन डिपार्टमेंट होत्या इन्बाऊंड म्हणजे कॉल्स येतात आम्हाला आउटबोन म्हणजे कॉल आम्ही करायच असतय त्यांना जस डाटा द्यायच एवढं अस कंटिन्यू बोलायचं कनी त्यावेळेस टायमिंग होता साडे नऊ ते सहा साडे सा साडे सहा पर्यंत संध्याकाळी आणि मधी दोन ब्रेक असायचे सोड म्हणजे एकदा अस अ बारा साडेबारा पर्यंत एक दीड ला जेवायला असं फिक्स नव्हतं अग कॉल्स जास्त असलं कणी मग एक एकट्यासनी लवकर सोडतच नसायचे त्यावेळेस जेवायला एवढं कॉल्स यायचे आणि त्यांची कस्टमर तर एवढी वैतागलेले असायचे सांगतो की म्हणजे मला एन ओ सी मिळालं नाही हाय लोन कंप्लीट झालय तरी बी मला फोनच येतय तुम्ही असं कसं करतासा आता बजाजवाल्यांचं कणी लोन च लई प्रॉब्लेम आहे
हो मला पण म्हणजे मी आता ब्लॉक केलं अक्षरशः त्यांना मी ब्लॉक केलंय तरी पण मला फोन यायला लागला पण म्हणजे माझा आणि
त्यात मग ते
नाही मला फोन नाही दुसऱ्या नंबरवरून आला त्याच ए त्याच नंबरवरून यायला लागलाय सारखा पण माझा आणि मी कधी अस लोन वगैरेच काही संबंधच
अग तसं काय नसतंय तेनी कुणाला बी फोन करत त्यांना डाटा कसं मिळतंय काय माहीत नाही पण ते लोन हाय तुम्हाला पर्सनल लोन अप्रुवल होतय तुम्ही घेणार का हे असं सगळं
पण एकदा नको बोल्यावर तर मग म्हणजे आता एकदा नाही बोलले ना हा मला तर . ब्लॉक केले मित्रांन त्या ब्लॉकमध्येध्ये पण मला फोन आला काय बोलायचं त्यांना.
खंर ब्लॉकमध्ये कसा काय फोन येतं.
म्हणजे दिसतय ना माझ्या आलेलं मला ब्लॉक केल्यावर. नाही नाही नाही साध्या फोनला येते म्हणजे साध्या. हे असते ना आपलं त्याला येते मला म्हणजे तर मी तुम्हाला जप केले म्हणून समजा. तर तुम्ही. हा नाही सारे कलर मध्ये येते. पाच वेळा कॉल केला तिथे ते ब्लॉक लिस्टच्या ह दिसतय मला कि ब्लॉक केले आणि तुम्हाला. कॉल करायला मला तसं.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
मग मी ते ब्लॉक काढलो पण एक दिवस.
हम्म.
तो काय बोलते बघू तरी एकदा तरी. कोण मग त्याला फोन लागलाच नाही मग मी ब्लॉकच करून टाकलं तेव्हापासून मग परत काढलंच नाही. मम्मी म्हणत्या. ते मम्मी म्हणते आमची तु कुठतरी लोन केला असशील म्हणून तुला फोन.
मी लोन घेऊन काय करू म्हणाव आता.
काय करणार आहे म्हटलं आता.
नाही ग. तने माझ्या मम्मीलाी असाच कंटिन्यू फोन येत होतीत मध्ये. लोन हाय घ्या लोन अरे नाही म्हंटलं तरी बी आणि परत लोन हा घ्याच.
किती वेळा फोन आणि आणि कस. कुठ तरी चार चौघांच्या गेल्यावर त्यां लई . सारखं यायच यायचच फोन यायचच फोन.
त्यांना आम्ही घेतलोयच का लोन तुम्ही पैसे दे झा अस हो..
हा होय म्हणजे तुम्ही घेतलाय आणि तुम्ही ईएम आय भर. झालायसा असं होते त्यांचा. एकदाम असंच सेम असंच असायच त्या. चा फॉल्स मध्ये पण आणि त्या एकेक. तर एवढी चिडलेली माणसं असायची कष्ट. म्हणजे काय कारत्यात ही बजाज वाली. दिवपर्यंत गोड बोलायचं त्यांच्याबरोबर, हा सर आम्ही तुमचं पेमेंट जरा असं काहीतरी अडजस्टमेंट करूयात, तुम्हाला ह्या डेट ला तुम्हाला एवढ रक्कम मिळते. आणि तुम्हाला काय अडचणी येणार नाही मग, तुम्ही नंतर न भरला तरी चालतेय हे असं काहीतरी सांगायचं का ई एम आय चुकलं तरी चालतय बघा.
नंतर ना जेव्हा मग ती एकदा लोन घेत. त्याचं कमिशन त्यांना भेटलं तर विषयच संपला ना मग.
हा.
आता सेल्स मध्ये कसं तुला मी आज सेल करायला बोल मी गोड बोलणार. मग तू घेतलीस मग विषय संपला तिथं.
हा, हा, हा.
काहीलं कर, म ती अशी आ अक्षरशः वतागलेली कस्टमर असायची, की म्हणजे ते अं च्या स्कोर वरलं इफेक्ट होत ग त्यांच्या लोनच्या सिविल स्कोर ला कणी इफेक्ट होतोय त्याच खरं तर म त्यामुळे ते ज्यांना जी मो मोठी मानंस असत्यात कणि त्याना सिबील स्कोर नॉर्मल ठेवायचं असतंय, त्यानी मगं असं त हे करत्यात त्यानी कम्प्लेंट करतात की तुमच्या ह्या लोन मुळं मी पेमेंट केलोय तरी बी तुमच्या एंट्री मध्ये दिसत नाही आहे, म तुमाला एन ओ सी च तुमच्याकडून अजून आलेलं नाहीये असं सगळं लई वै- - त्या वैतागून बिचारे फोन करायचे सांगतो लई वैताग यायचा. खरंच! आण त्यात अं अमं अशी एक -एक, चांगली पण असायची बर का फोनवररती, एक कस्टमर तर मला गं अंस खायम लक्षातच आहे, तो माला प्रत्येक वेळी बोलताना माऊली, माऊली असंच बोलाल
अं, हं, ह
मला लैयच भारी वाटलेल माहिती ये म्हणजे असं माऊली असं माझ लोन आहे, आणि मी असं सस अस केलेलं होतं माऊली. आणि हेिनी मला एन ओ सि स दिलं नाही माऊली, आता काय करू सांगा मी असं. म्हणटलं,
हो येते.
किती म्हणजे असं गोड वाट ते सगळे माऊनी म्हटल्यावर असं आणि मग मग आमच्याकडे ते अऑथॉरिटी होती का, लोन सगळं क्लिअर आहे की नाही बघायचं आणि एन ओ सी त्यांना डाऊनलोड करून अं अटॅच करून, त्यांना पाठवायचं.
हा,
ते असे एक- एक कॉल असायचे आणि एक- एक अं एप्रिसिएट पण करत होते ते आम्हाला माहिती ये काय. म्हणजे आम्ही आता कॉलवरर बोलाय लागलोय, मग तू कस्टमर आहेस मी बोलाय लागलो. तर माझं बोलणं तुम्हाला आवडलं, तुला जे, जे प्रश्न होते मी त्याला सगळं उत्तर दिले असं तर मग ते अप्रिसिएशन कॉल म्हणून असायचे.
हम्म,
म्हणजे त्याला टीम लिडर येणार, म ते टीम लिडर सोबत त्यांनी बोलणार कस्टमर, की होय तुमचं तुम हे तुमचे अं टीम वर्क करतात हे चांग चांगलं बोललेत आमच्या सोबत मला खुप आवडलं, आशा साठी कणि आमाला अस तर रेस असायच. की मला ह्या महिन्यात अं प्रिशिक्षन कॉल आलं होतं, तुला आलं नाही, मला आलंय.
आस लै असायचं त्या वेळेस, लै
कोण चांगलं बोललं की चांगलं वाटतंय, खर असं म्हणजे खरं म्हणजे, म्हणजे आपल्यासोबत दुसरा माणूस बोलतोय चांगला बोलला आणि असं छान वाटतं तेव्हा, आणि आपण ख जॉब तर आणि तेवढ्यात दुसरा फोन लावला क नाही आणि त्यान असं काहीतरी बोललं की म लग
मोडच जातो, मोडच जाते असंच असते. ते-ते एक एखादा कॉल मध्ये तर काय विचारायचंच नाही. मूड वर सगळे डिपेंड असते. पण आताही मी जे करते ते सेल्सच आहे ते. हम्म, नाही आता हे जे आहे ना, मी करतोय ना. ते पण सेल्सच आहे. पण त्याच्यामध्ये कस, हो ठीक. हा, पाहिजे तर पाहिजे घे नाही तर गेला सोडत नसतो.
आ हा ह.
हम्म, हम्म, पण असं काय फारस होत होतंय का आस, जर सेल्स नाही झालं तर मग पेमेंट मिळत नाही. कमिशन नसत्या. मग ते आपलं मूड स्विंग होत ते मग चांगलं वाटते, एकदा चांगलं वाटत नाही, करू काय नको असं वैताग येतंय एक एकदा मग करायलाच नको होत, असं वाटत म एकदा
होय, मला पण असं म्हणजे मला जेव्हा कार्या बद्दल सांगितलं कणी पण मला असं वाटलं की नाही खोट असलं काहीतरी असं झालंत मला
होय, सुरुवातीला आहे. एवढ्याला कोण पैसे देत असं वाटाल तर आम्हाला घर बस तरी भरपूर मदत झाली य मला कार्य त्यामध्ये आणि आता, आता? आता तरी काय झालं मला हे बी माहित नव्हतं. कारण की मधी हे मी आलं, आ म्हणजे अपडेट आणि मी ऍप अपडेट केलीये. पण मला हे फोन फ्रेंड काय? टास्क बद्दल समज नाहीच, मला टास्क आले नाही ह्या वेळेस, मग मी माझ्या त्या कॉलिंग मध्ये बिझी झालो, मग मला काही लक्ष लक्षच आलं नाही. मग परवा संध्या सांगितल्यावर मग ती अपडेट करून ते सगळं हे करून दिली मला असं-असं आहे बघा, आणि करून. हा, मग ते रिफ्रेश मधी मी केलं होतं ग खूप वेळा, पण ते बहुतेक त्यावेळेस आप अपडेट नव्हता ग, मला ते टास्कच असायन नव्हं
हम्, ठीक आहे. तुम्ही आता ठेवा मी कॉल करतो तुम्हाला आता.
हा, चालतय.
हा.